हा बोला की हा, हा नमस्कार बोला
हा काय चाललंय
काय नाही मग आता जेवणाची तयारी चालू होती तवर तुमच्या फोन आला.
हम्म अच्छा आणि माझ्याकडे पण सेम आहे मी जेवणासाठी घरातल्यांची वाट बघते ते म्हटलं चला आता एवढा वेळये तर मग फोन करून घेऊया अस हम् काय बनवलं स्पेशल आज
हो कारण आता ह्या टायमिंगला सगळेजण फ्री असतात ना
हम् हम् हम्.
हा हा मग अ हे आता जेव्हा फ्री होतात तेव्हा सगळेल जण मग अ
हम्म अच्छा काय बनवला तुम्ही आज अच्छा, अच्छा हम्
ती भात आमटी
हम्म हम् हम्म अच्छा अच्छा हम्म आज आम्ही काय नाही साधी आपली वाल्याच्या शेंगां, भाजी, पोळी अ भाजी, पोळी आणि भात असा केलेला. आमटी म्हणजे आमटीच केलेली मग राजमाची आमटी आणि भात काय वालाच्या शेंगा वगैरे हम्म, अच्छा तुम्ही असं काही संडेला वगैरे स्पेशल वगैरे काही नाश्ता वगैरे होत असेल ना. वेगळा काहीतरी मेनू
असं आमच्यात संडे म्हणून असं काही नाही आमच्यात कधी पण असं कधी खाऊ वाटलं ना तेव्हा आम्ही
हम्म. हम्म नाही आमच्याकडे नाश्ता चालू राहतो, नाश्त्याला तर रोज वेगवेगळं काय बनवावं? काय बनवावा? असा सगळा आज हे बनवला, उद्या काय बनवणार नाशत्याचा प्रश्न पडतो. तर आजच हम्म. आजच आम्ही कोथंबिर वडी वगैरे बनवलेली. तुमच्याकडे बनवता का कोथिंबीर वडी?
कोथिंबीर वडी आवडतात की, बनवतात की इकडं.
हा, अच्छा अच्छा हम्म आमच्याकडे कोथंबीर वडी किंवा मग त्यालाच शेंग मुटकुळे वगैरे असे म्हणजे वाफवून व गैरे घेतो. असं म्हणजे दोन्ही नाव आहेत, दोन प्रकारे बनवलं जातं. माजी आजीव वडु मुटकुळे वगैरे म्हणायची आणि आई कोथंबीरवडी वगैरे असं म्हणते. त्यालाच हम्म वेगळे वेगळे म्हणजे कसं शहर बदललं, गाव बदलली की, नावं वेगळी होतात, करण्याची पद्धत वेगळी वेगळी असते.
होय, ते पण आहेच.
हम्म आमच्याकडे कोथंबीरवडी म्हटल्या नंतर शेंग ह रेसिपी बोलायचं झालं तर कोथंबीर म्हणजे असली, अशी भरपूर सारी कोथंबीर जर घरामध्ये असेल तर कोथंबीर वडी असं बेत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी मग आम्ही कोथिंबीर स्वच्छ वगैरे धुऊन त्याच्यामध्ये मग बाकी अं हे हीरवी मिरची वगैरे, लाल मिरची वगैरे कोथंबीर बारीक वगैरे करून घालून स्वच्छ, त्याच्यामध्ये मग बाजरीचं वगैरे पीठ म्हणजे क मुरकुळे टाईप करायचे, तुमग बांधायं पेट त्याच्यामध्ये टाकून हिरवी मिरची बारीक करून मिक्सर मध्ये ओवा, जीरे, जीरेची पुड टाकून घ्या त्याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे दोन आणि ते पोह्यांची जी चाळणी असते त्याच्या वरती मग ते त्याच्यावरती मग ते वाफवायला वगैर ठेवायची, एक दहा मिनिटासाठी. अस तुमच्याकडे कशी बनवतात?
तुम्ही तळून करताय काय मग?
हा म्हणजे ना आमच्याकडे तळून पण खातात आणि नुसती वाफवून जे असते ना काही जण ती पण खातात, दोन्ही प्रकारे खातात आमच्याकडे.
आमच्यात तळून आवडतात सगळ्यांना.
हम्म
मला वाफून घ्यायची, मग तळायचं
अच्छा हम्म ह अ कशी बणवतात तुमच्याकडे, म्हणजे वेगळी पद्धत वगैरे अस
आमच्याकडं काय कोथिंबीर चिरुण घ्यायची स्वच्छ धून आणि त्या असं जिर, ओवा, परत मिरचा ठेचा- लसूण, असं सगळं घालायचं आणि- मग, ह्याच पीठ कशाच-
वाांच
काय म्हणतात, जो आली नाही तु काय म्हणतात त्याला मराठी आता त्या पिठाच नावच आठवना की? - पिटलं करतंय डाळीचं पिठ-
हा, हा, डाळीचं पिठ व
हा, ते घालून मग करायचं. वाफवून घेतलं कि मग- ग तळायचं मस्त, टाकून आणि खायचं
हम्, मग तुमच सॉस किंवा चटणी वगैरे म्हणजे, खात असतेत ना?
ये नाही, असं कोण सॉस् तेन काय नाय. का वय
अच्छा नाही आमच्याकडे ते स सोबत असं खात दिवाळी लाला हम् म ते का बा हम्म आ काही वेगळी तुमच्याकडे असे रेसिपी वगैरे, जे तुम्ही मला सांगू शकाल वेगळं तुमच्या- इकडे काय बनतातसं वेगळं
वेगळं असं काय नाही बघा, सगळं नॉर्मल अस सगळे खातात तेचस अस- स्पेशल असं काय नाही.
हम्म, हम्, एल् वगर सव किंवा प कुतची काटे असं असतं ना थालीपीठ वगैरे कोथिंबीर ची थालीपीठ -
असं बरेच सगळे आम्ही घरीच बणवतोय असं वेग- वेगवेगळ्या आप ह्याच मेथीच, परत आपल्या सगळ्या मिक्स डाळी करून-
हम्. हम्म.
अशाप्रकारच असतय थालीपीठ.
ह, ह, आमच्याकडे पण मिसाळच पण माहि- भासण आपण बघ भासांच्या पिठाच्या पण आमच्याकडे थालीपीठ वगैरे करतात, ते तर खूप हेल्दी असत, लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी. आणिक होत तिचे पण आम्ही खकिट वगैरे करतो कांदा वगैरे टाकून कून हा कोथिंबीर अशी छानशी बारीक- चिरून घेतली, छोटासा बारी कांदा कापून घ्यायचा, आ.. ज्वारीच- पीठ, बाजरीचं पीठ असं राहायचं पेटरसं तांदळाचं ते ओ जिरे ध पावडर लालड
काय आहे काय?
हा शेती आहे ना, गावाला तिथून पण- असते, भाजीपाला वगैरे येतो ना तिकटन पण- मग तेव्हा होत असे पदार्थ जेव्हा भरपूर प्रमाणात येत ते- कोथंबीर किंवा मग भोपळा वगैरे, त्याच्या पण थालीपीठ ठेवतात. असंय.
हा
हम्. बाकी तुम- तुमच्याकडे काय, काय म्हणजे आवडनीवड काय घ खाण्याची?
आमच्यात बघा जास्ती करून पावभाजी आवडते सगळ्यांना.
हम्म.
आज पावभाजी
आमच्याकडे पण पावभाजी असते सिडली डोसा असतो अ बाकी मग अ मिसळपाव वगैरे पण खातात आवडीने सगळे किंवा मग कधी कधी बाहेर जाऊन पण मिसळ पाव स्पेशल मिसळ पाव करण्यासाठी पण बाहेर जाऊ न होो अस
मिसळ तेन पण आम्ही सगळं घरीच बनवतय
नाही आम्ही घरीच बनवतो पण कधीतरी असं चला आज आहे त जाऊन दिन असं
होय बाहेरची टेस्ट वेगळी असते की हम्म हम्म घरच्यापेक्षा बाहेरची टेस्ट वेगळीच लागत्या काय तरी
हम्म. काय तरी वेगळेच लागते घरी आपण किती हे बनवल तरी थोडंफार कमी जास्त वेगवेगळ्या टेस्ट मध्ये फरक असतोच.
हम् तुम्ही संध्याकाय कर असता
संध्याकाळी पाच सहा हो हो जेवतेय हम् हम्. हा. सकाळी अ दहा, अकरा नंतरच असत्या कारण घरातली कामं पण बरचशी आमच्या घरी मग माझे बरेचसे म्हणजे सात आठ जण आहेत आम्ही जॉईंट फॅमिली माझ
हम्म हम्.
मग तुम्हाला का
आ?
मुलं
मुलं आहेत ना दोन छोटे छोटे दोन तीन मुलं आहेत त्यांचे शाळा ट्युशन, ऑफिसचे काम वगैर सगळं सगळंच. ते सगळेच काम असतात ते मग त्यांच्याकडून आवरून मग ते आपल्यासाठी तेे मापस आपल्याला काही आवड ते झाल्यानंतर जरा रेसिपीची मला पण आवड आहे वेगळं वेगळं काही बनवायची ट्राय करण्याची मग ते घरच्या वेळेमध्ये मी करते जसा वेळ मिळेल मुलं घरी नसेल कुठे बाहेर फिरायला वगैरे गेले असतील म शांत असतील अस स्वतःची आवड तेवढ्या वेळामध्ये जपायची.
हम्म हम् हम्.
असं तुमचं काय आहे? तुमची आवड वगैरे असं काही हॅलो तुमची आवड वगैरे काही?
मला बघा मला वेगवेगळे पदार्थ करायला आवडतय परत चित्र तेन काढायला आवडत्यात. असं काय पण असं वेगळं काय पण असतय ते अ बनवून बघायला आवडतय.
नाही आतच ते हम् हम् ह अच्छा हम्म. घरातल्या घरातलंना टिफिन मध्ये पण मग शाळेच्या हिशोबानेच द्याव लागत नाई भाजी पोळी वगैरे
नाही आता सगळं आता कोण आमच्या छोटं पण कोण नाही आणि आम्ही अ म्हणजे कॉलेजला जातय त्यामुळे कि नाही अ हे काय म्हणतात त्याला
हम्म हम् हम. हा अच्छा अच्छा हम्म हम सगळ्यांच सोबत
जरा हा कॉल झाल्यावरती अ
नंतर नंतर आपण संध्याकाळी फ्री हाय काय तुम्ही संध्याकाळी बोलल तर चालतंय?
हो हो चालेल चालेल.
म्हणजे माझा एक कॉल होऊ दे तुम्हाला मग आ
हो हो हो हो चालेल चालेल.
कारण जेवलेलो पण नाही अजून मी
हो हो हो माझाही सेम तेच आहे मग ठेव करते मी तुम्हाला ठीक आहे ठीक आहे चालेल ले हो. हम.